येत आहेत हा चौथा कॉल हा ताई.
चौथा आहे का तिसरा आहे?
म्हणजे हा तिसरा आणि काल केला तो एक चौथा.
हां हां,
आणि अजून एक कॉल करू शकतो आपण म्हणजे आज. पाच करायचे आहे ना.
हम्म मा माझ्या पप्पांची आई आहे ना तिथेच? सांगा म्हणजे, आता आम्ही आप कसं तोंड धुताना साबण लाव. केस धुताना शॅम्पूच पाहिजे. मग ते काय म्हणायची काय बाई तुमच्या. पोरींचे नखरे. आमच्या वेळेस कुठे काय भेट तरी म्हणते माझे केस फार गुडग्यापर्यंत होते एवढे झाड हातात सुुद्धा येत नव्हते. आम्ही शेतातली माती आणायचो अ काळे डे. ढेकळे ते पाण्यात भिजवायचं आणि त्यानी केस धुवायचे.
केस धुवायचो.
आम्ही म्हणायच अगं तू काही केस धूत होती ते का घाण करत होत. म्ह नाही माती खूप स्वच्छ निघायचे तेव्हा ची माती पण. चांगली असेल आणि म्हणायची तुझी आजोबा आलंते. बैलगाडी मध्ये आणि मला काय माहित हेच पोरग बघायला आले मी तसच परकर आणि पोलक घातलेलं होत. ते डोक्यावर हा डोक्यावर शेणाची पाटी आणि मग त्यांच्या गाडीला मीच आडवी आले तसले अवतारातच म्हणते आम्हाला पसंत केली. लकेलं बाई तुमच आता पार्लर जा तोंड धुन या अशी करायची.
हा ह.
ते असं बघायची ना. आता मुलं बघायला आले की आजकाल पोरी पार्लर म जातील मेकअप करतील. म्हणे आम आम्हाला नव्हतं बाई असं काही
आणि का होताई लग्न झालं तर किती दिवस म्हणजे असे कोणा सोबत कोणासमोर बोलत पण नवत.
नाही ना पदर डोक्यावर, माणसांसमोर यायचं नाही.
नाही.
स्वयंपाक घराच्या बाहेर नाही. कुणी आलं तरी माणसं यायचे त्यांना आपण हातात पाणी द्यायचं मग ते नेहून देण
हा बायकांनी यायचंच नाही समोर. मला आठवतें ना माझे मामा मामी पण बोलत नव्हती आजोबांसमोर. हम्म एकदा काय झालं फक् आता आपण हे आहताचे भोट कसे मोडतो आपण कळ लागल्यावर तस फक्त मामीनी मोडली बर का ते जेवत होते आज. मला आठवत चांगलं. फक्त हाता अशी बोट मोडली आता सवय अस आपल्याला असं मोडायच तरी त्यांना राग आला होता.
हो ना मला बघून बोट मोडली.
हा त्याच्यावरून घरात भांडण केलं होतं. म्हटलं भाई जुने लोकांच हा ना. जुने लोक खूपच कठीण होते.
स्ट्रिक्ट होते पण आता असं वाटत कधी कधी की तेच बरोबर
तेच दिवस चांगले होते हा असं वाटत.
कधी कधी वाटत हे काय कलयूग हा सुधारलाय सुधार नावा खाली भरच काहीतरी व्हायला लाग
हा ना आणि कोणी कोणाशी बोलत नाही का काहीच. नाही पहिले दिवस किती खरंच चांगले होते. एकत्र कुटुंब असायचं मज्जा यायची. आता हेच आमचं आमचं लग्न व्हायच्या एक वर्ष आधी वेगळे निघालेले आहे बर का. म्हणजे यांचे चुलते ते म्हणजे सगळे एकत्र कुटुंब होतं तोपर्यंत आता आमच्याच लग्नाला एकवीस वर्ष झाली.
हम्म हम्म हम्म हम्म.
े लग्नाचे एक वर्ष आधी
मग सेम आहे आ आमच्या पण लग्नाला आहे आम्ही महिन्यात एकवीस वर्ष झाले.
ह ना. हम् आमच एप्रिल मध्ये
झालं एकवीस वर्ष पूर्ण
हम्म हम्म.
हम्मम. दिवस किती पटपट असं वाटतच नाही आता असं वाटत आता इक्वल झालं आई वडिलांच्या घरी जेवढं राहिल तिकड. तेवढंच इकडे भर राहिल इक्वल इक्वल.
तीस तर
माझी आजी जाम. सहनशील होती तेवढ तेवढे पेशन्स आपल्यात पण नाहीत बाबा. कशी सहन क तिला एवढे मुलं होती. कधी कोणाला विचारलं नाही तुम्हाला पगार किती तुम्ही पैशाच काय करता. किंवा मला द्या तिला जरी द्याय. च म्हटंले ना पैसे कशाला मला कशाला लागतात म्हातारीला पैसे. जे जे काय लागतं ते तुम्हीच आणता. नको मला पैसे खूप समाधानी होती. ती
हम्म, माझी पण आजी आहे ना अजून
हो ना नाही माझे दोन तीन वर्ष झालं वारली आहे. इकड आईची आहे. दोघं पण आहेत अजून पण पप्पांचे वडील तर खूप म्हणजे मी पाच वर्षाचे असतानाच वारले ते तर आठवत पण नाही. आणि आजी मात्र आत्ता वागली दोन वर्ष झाली.
हम्म, माझी पण आईची आई आहे. अजून भरपूर वय झालं अहो तिचं हो.
हो म आहो काय झालं. आता हा धोंड्याचा महिना चालू होता ना.
हम्म.
तेव्हा माझी आईची आई काय करते माझी बहीण म्हणते आप आम्ही आऊ म्हणतो ना आऊ म्हणते दरवेळेसच म्हणते. ते एवढ्या वेळेस याबाई धोंड जेवायला पुढ. धोंड्याला मी राहते का नाही आणि दरवर्षी अस. ती म्हणे ती आम्ही एवढा हसायला लागलो. ती पण हसायला लागली म्हणते. राहु दे बाई हाय तोपर्यंत करते नसल्यावर तर कोण? करणारे.
हा.
तुमच्यात करतात का धों डे हम्म-म. काही-काही साईड. ला नसते पद्धत काही-काही साईड ला असते भरपूरच
हा आणि आता तर जास्तच निघालाय.
त्या ह्याच्यामुळं ओ हा ते इन्स. त्यामुळे जरा जास्तच झालं ते आईची ओटी
करायची आईची
आईची ओटी आणि ते धोंड्याचा महिना हम् बर.
हा काय ज्याच्याकडे पैसा आहे ते करत मोठं ज्याच्याकडे काही नाही त्यांनी काय करायचं.
मग काय हा मग ते पण दुष्परिणाम होतात ना एक एकमेकांच बघून मग ते पण अपेक्षा करायला लागतात की आम्हाला पण असं. पाहिजे काही-काही असतात जावई समजू तदार
एकीने तर अ-अ-अ धोंडा हॉटेलला साजरा केला. बघा बरं आता हे कस काय आता
त्यांचं बघून मग आपल्या काही-काही मुली पण येडे असतात. माझी परवा मामाची मुलगी. तिच्या नवऱ्याच काय नाही पण ती मामाला भांडत होती जेवली पण नाही ओटी भरून नाही घेतली का तर माझ्या नवऱ्याला अंगठी घाल म्हणून
ये बाई
हा ना मी म्हणलं नवऱ्याने रूसायचं का हीच पोरगीच भांडतेय. माझ्या नव आणि मी नाही जेवणार आणि माझ्या नवऱ्याला अंग ठी नाही घालत मी नाही जेवणार करत होती बाई.
ते च ते सगळ्यांच बघून हो ना. आणि माझ्या मामाची एवढी परिस्थिती नाहीये अहो त्याला ते बोलवलक. कळलं पाहिजे हा ना आता मुलींनी नाही समजून घेणार तर कोण आणि तो नवरा सांगतोय ऋतू तुझं काय चाललय तरी तिला कळत नाही तुम्ही का बसा तुम्हाला नाही काय कळच म्हणायचं
बाई ग.
नवरा समजूतदार आहे तर ती तसली आहे ये.
हा.
ते आमला आणि माझ्या आजी आजोबांना पण एवढं वाईट वाटलं की बघा आपलीच पोरगी आपल्या नाही ना ती गेली तशीच शेवटी रुसून अचानक कुठून करायची.
ती ठरूनच आली असेल घरून.
हा सां आलेली बोलवलं तर आणि ठरवून ली मग नंतर ना काय झालं परत गेली रागवून परत अर्ध्या तासाने फिरून आली आणि मग लाव म्हणती कुंकू आता आणि भरो अस तिला का तिकडे गेल्या नवरा ओरडला असेल मग आणलं परतला. आणि हम्म मग बसली जेवायला मला भूक लागली येन कुठं काय न कर
हम्म मग आधीच व्यवस्थित असते तर कशा
हा ना एवढा आवडीने स्वयंपाक बनवला. मला मस्त जेवणा करायचे कपडे पण केलेले दोघांना
मग काय लागत अजून
तिला कळत नाही ती थोडीच सायकोच आहे.
हम्म हम्म.
हम्म. ज्यांचा आहे त्यांची आहे परिस्थिती नाही त्यांनी काय करायचं.
हा म तेच ना.
आम्हाला तर दरवेेळेच बोलावतात पण आम्हाला जायला ह्यांना वेळच नसतो हे म्हणतात जाऊ दे. एवढं एकवीस वर्ष झालेला लगला आमचा अजून एकदा पण धोंडा नाही झाला.
नाही.
आईवडिलांची चूकच नाही कारण ते एवढे लांब राहतात जायण येणं पॉसिबल होतच नाही हना सुट्ट्याच नसतात.
हम्म हम्म.
आता ह्या वेळेस मे महिन्यात आलेला म्हणून हा मुलांना होत्या सुट्ट्या पण माणसांना कुठे सुट्ट्या असतात.
मग गेल्याच नाही का.
हम्म हम्म जातच नाही हे म्हणत जाऊ दे तिकडं असंच जायचं एखाद त्या वेळेस भेटून यायचं काय त्याला जावं म्हणून नियम हम्म. मच जात जात य म्हणतात ते म्हणतात की मामी आम्ही कधी पण आल की तुम्ही जेवायला बनवतातच केी थोडी उपाशी पाठवत बाकी तुमचा झाला काय दोंडा
काय म्हणता
तुमचा झाला का धोंडा हम्म हम्म तुमच्या सासर माहेर जवळ आहे का लांबे
मामाचीच इथं जाते
हो का
आई वडील नाही ना?
हा हा हा अच्छा हा बोललात ना, तुम्ही आता मामा मामी
हम् त्यांनीच लहानसं मोठं केलेलं ना.
हम् हम्... म्हणजे लहानपणीच वाारले तुमच्या एव
नाही. अ.. माझ्या लग्नाच्या वेळेस
अच्छा हा हा हा हा...
ती वारल्यानंतर काय चार, पाच महिन्यात लग्न जमलं मामाने लग्न दिलं.
हो काय
आजारीच असायची ती सात
अच्छा..
हम्म..
आणि तुम्हाला बहीण भाऊ
हा आ आहे. ना एक बहीण हे भाऊ
अच्छा
पण, आई बापा शिय नाही हो मजा
हो ते आहे. म्हणते ना तेच मग, आम्ही कधी गेलं नाही कि ती रडते ना, आई म्हणते मी आहे तोपर्यंत तरी या ते भावज आहे तर काय एवढं बोलत नाही, तिला तिला जास्तच घमेंट आहे. ती जॉबला आहे ना गव्हर्मेंट मग तिला असं वाटत की, काय बाबा जगाच्या मिरा हच आहे जॉबला तिथतीच तंद्र तर हा हा चालेल हा लावा लाव